हॅलो.
हॅलो. हा बोला ना. काय म्हणत होता तुम्ही?
पाच मिनिट पण होऊ देत. नाहीत म्हंटल्. लगेच लावत्यात. चिडच हा. बाप त्यांनाही असत रिपीट करायचं होय. पाप.
नाहीतर काय. त्यांना काय एकच काम असते काय, त्यांना पण भरपूर काम असते. पण विचार नाहीत ओ कोण करत. होय. काय नव्हच.
आणि काय म्हणता मग?
काय नाही बघा. आता तेच काल पण काल पण. होय. कुणाला ब्लॉक करणार होते बा. काय माहित.
ते पण मला पण काय कळायला नाही इशू.
ब्लॉक करणार आहे म्हणजे क्चुली काय झालं माहित आहे काय. नाही कसं होतं त्यांनी काय सांगितलेलं आपल्याला ह्यांना, की तुम्ही ओळखीच्या व्यक्ती ना फोन करायचा म्हणून सांगितलं ना. अस काहीतरी होत. मग जेन्स ना बहतेक कॉल केला होता. मग ते कसं आहे कुणाच्या घरी चालंय, कुणाच्या घरी चालत नाही असं होतंय ना. हम मग त्याच्यामुळं घर एखाद्याचं नको नुकसान हो. म्हणजे घर तुटायची वेळ होऊ शकते ना. की हा. मग त्यासाठीच मॅडम म्हणत होत्या, म्हणजे साक्षी मॅडम की असं तुम्हाला म्हणजे करायचं नाही आहे घेतलेलं होतं, का करताय? मग त्यांनी पर्सनली पहिला मेसेज केले. असं तसं वगैरे झालं काहीतरी वाटत.
हा हा हा. बरोबर आहे की. कसं असतं कोणाच्या घरी चालतंय कोणाच्या नाही नाही का.
आणि जेन्सला म्हणून मी एका पण जेन्सला म्हणजे अनोळखी केलेली नाही आहे. जे चे फ्रेंड आहेत ना, त्यांनाच केले मी एकाला. बाकीच्या मग त्याच्या वाईफला वगैरेच केले. बाकीचे कोणाला करत बसले नाही. गरजच नाही ना ओ. काय बोलणार आपण? लेडीज ला जसं आपण फ्रीली बोलू शकतोय.
तस जेंट्स बरोबर नाही. होय होय बरोबर आहे. मी नाही बा कोणालाच केलं. आणि सगळ्यात आधी फोन म्हणजे माझा कोण केल तर तर मी तुमच्या बरोबरच बोलले. फोन अ फ्रेंड चा टास्क. सगळ्यात आधी हा. हो हो. ते तुम्ही ते स्टेटसला त्याच्यामध्ये तुम्हाला मी बघितलंच नाही सोडा. ते तुम्हीच आहे का? ते बाळांच्या बरोबर. होय. खरं तुम्हाला एक गोष्ट सांगू? वाईट मानून घेऊ नका काय.
बोला ना.
तुमच्या आवाजावरून ते तुम्हीच असाल असं मला वाटलं नाही. तुमचा आवाज कसा बारीक आहे.
नाही कोणतरी पहिल्यांदा मला म्हटलं बारीक आहे आवाज. नाही मला आवाज माझा मोठा आहे खणखणीत.
वाटत नाही अस तुमच्या खरं सांगू तुमच्या पर्सनॅलिटीला आवाज तुमचा सूटच हो म्हणजे होत नाही असं वाटतय. छान आहे तुमचा आवाज, नाही म्हणजे बोलताना छान आहे आवाज, बारीक आहे.
मला पहिल्यांदा कोणतरी म्हणला, आवाज बारीक आहे म्हणून नाही तर शक्यतो माझा सगळे म्हणतात, स्पीकर बंद कर. सगळे मला म्हणतात माईकची, काही गरज नाहीये तुला बोलायला. माहिती काय?
होय काय? क्या करू काय?
म्हणतो इचलकरंजी सगळ्यांचा आवाज मोठाच असते म्हणते कारण की, मागाच्या ह्याच्यात आवाज यायला
ऐकू जात नाही ना, समोरच्याला. नाही खरंच तुमचा आवाज छान आहे. छ आवाज छान आहे सोडा तुमचा. खरं तुमच्या पर्सनॅलिटीला मला वाटलंच नाही ते तुम्ही असचीला आणि छान दिसता हो तुम्ही.
थँक्यू थँक्यू. आणि काय नाही बघा निवांत आहे.
हा. खरं तर एक गोष्ट सांगू, खरं तुम्ही आल्यावर एक दिवस आपण भेटूया हा नक्की.
हो, नक्की नक्की भेटूया ना भेटूया. हो हो, नक्की नक्की येते की येते.
ह ह ह.
खरं भेटूया, भेटूया. नाही, घरी नाही आलं तर आपण बाहेर भेटूया निवांत. काय प्रॉब्लेम ना
ए खरंच भेटूया.
हो, भेटूया की. नाही अशा ना काल पण ना एक पुण्याची फोन केले म्हणजे फोन चालू होता का मी ग्रुप तूला मेसेज केला ना, असं असं मग तिनं मला पर्सनली मेसेज केले आणि तुम्ही कॉल करू शकता म्हणून बोलले मग ती पण सगळं सांगत होती. ऍक्च्युली तिच्यासोबत म्हणजे काल तीन कॉल झालेत माहितीये काय?
होय, बघा.
ती माझं वय चाळीस आहे म्हंटली आणि सिंगल पेरेंट्स आहे. तिचे बहूतेक मिस्टर, एक्सपायर झालेले आहेत. वाटतं, मग ती सांग हा तिची सगळी स्टोरी सांगत होती. ती म्हंटली मला इतका मोठा मुलगा आहे म्हणजे कॉलेज करतोय वाटतं आणि मुलगी आठ काहीतरी सांगत होती आणि ती समोरनं म्हणजे न मुलगाने ती चालली की विचारतात म्हणे की, तुझी म्हणजे त तुझा भाऊ आहे काय वगैरे असं विचारतात. म्हणजे हा, एवढी तिची पर्सनॅलिटी म्हणजे चांगली ठेवली म्हणे. सांगत होती, होय. म्हणजे छान बोलली ती पण भरपुर बरं बोलल्या, त्या ताई. पण छान बोलल्या हम् पण असं वाटलं नाही की आम्ही पहिल्यांदा बोलतोय
बोलतोय हा.
बोलल्या, हा. पिंपरी चिंचवडच्या होत्या त्या. मग सांगत होत त्या सगळी स्टोरी त्यांची. मग त्यांचं आय थिंक पिशवी काढल्या वाट तं एक महिना झालं. मग त्या अकाउंटंस् म्हणून काम करायला जातात जॉबला मग एक महिना झाला आणि तरी पण चाललेल्या. मग काल गेल्यावर त्यांना फार त्रास झाला म्हणे पर म्हणजे आदल्या दिवशी, त्यांचं कसं युरिन त्यांना थांबवून चालत नाही वाट तं वाशरूमला आल्यानंतर त्या गेल्या नाहीत. त्याच्यामूळं त्यांचे जे टाके होतेत ना ना, अ.. ते परत दुखायला लागले वाटत असं काहीतरी झालं. शिजरचे नाहीये, त्यांची पिशवी काढलेली आहे ना. हम् त्याच्यामुळं. मग त्यांना तेच म्हटलं जे हे बघा शिव टी, ती सिंगल आहे म्हणल्यावर मो त्यांच्या नंतर मुलांना बघण्याच कोण नाहीच ना. मग एवढं म त म्हणून म्हटलं तुम्ही सेफ राव्हा म्हणलं तुम्ही नका गडब हे करू एक त अजून थोडे दिवस तीन महिने तरी रेस्ट करावी लागते ना पिशवी काढल्यानंतर
होय, होय नाहीतर काय
तरी आणि महिनाच झालाय म्हणे आणि लगे मी त्यांना म्हणलं रेस्ट करा म्हणलं नका घाई करू बस पुढे जाऊन प्रॉब्लेम व्हाय नको आता हे चार हा मग काय तर आणि नाई पिशवी काढल्यावर फार त्रास होतो भयानक होत
होय की
हम्म त्यांनाशी म्हणजे सारखं एक आठ वर्षापूर्वी त्यांना गाठ झाली होती म्हणे म ती इस्ट्रोस्कोपी करून काढली आणि परत आता ती उद्भवलेली वाटतं म्हणून त्यांनी सर पिशवीच काढली सारखं उगाच लगेच लगे म्हणजे व्हाय लागल्यावर मग त्याचा दुसरा इफेक्ट व्हाय न नको बॉडीला म्हणून सरळं पिशवीस काढून टाकलो म्हणाय लागलेत
बर, बर तुमचं ते देवीच ते काय होत ते झालं काय म्हटला की तुम्ही कोणता सण देवी शन होय का हा, हा
शनवारी झालं की सडून
तुम्ही फिरायला कुठे गेलता ओ ते
अ आपल्या इकडं विराज जंक्शनला गेलो होतो ओ आमच्या इथून जवळ आहे ना इथं
होय काय हा, हा नाही मी तिकड कधी तर आले तर मुलांना घेऊन येईल नाही का त्यामुळे माहिती विचारलं
खरंच या पण फक्त काय आहे सांगू काय कॉस्टली लई आहे ओ भयानक रेट आहेत त्याचे म्हणजे सर्वसामान्य माणसाला परवडल असं नाहीये आता आम्ही आता जे मी क्रिकेट म्हणजे असुदे म्हणून तर एकशे पंचेचाळीस रुपयेला ते किती अठरा बॉल येणार तुम्हाला आणि त्याच्यानंतर ते बॉल्स वगैरे म्हटले की त्याचे वन नाइंटी फाय रुपीज पे करावे लाग तात होय म्हणजे पैस असण्याऱ्याचं ते काम आहे बघा हम्म हा म्हणजे असं नंतर एंजॉय म्हणून तुम्ही नुसत फिरून यायला पाहिजे पण आपली पोर शांत बसत नाहीत ओ नुसतं येऊन बघून जायला
अहो बा माझी मुलगी काल मला इतकं दमवली म्हणता
का, का
मॉलमध्ये गेलतो आणि तेच मी काय म्हणाले ते इतकं छान नाई ड्रेस ते घेऊ नको मला तेच पाहिजे म्हटली सगळी लोक तोंडाकड बघायला लागलीत असली मुलगी काय नव्हच लय दमवली ओ काल पाहिजे म्हणजे पाहिजे ते नाही घेऊन देणार तर मला कॅमेरा पाहिजे म्हणायला लागली
अगं आणि त्यांची फरमाईशी अशी खरच की मोठे, मोठे असतात बारीक
होय बघतच नाहीत ओ नाहीतर आणि ते थोडं डॅमेज झालत ओ मी काय म्हणलो ते डॅमेज झालय ते घेऊ नकोस तिला म्हणालतो नाही मला तेच पाहिजे मला तू शिउ की मग घरात म्हणतिया मला तू घरात शिउ असं म्हणतिया तिला काय कळत असेल सांगा घरात
सांगा नाही मुलं खरंच की होय मुलं हुशार आहेत सोडा काय सांगता म्हणजे आ अडवान्सशी आहेत पोर सुद्धा, टेकनिकल कशी अडवान्स मध्ये आलेत तशे पोर अडवान्स मध्ये झालेत आता.
हाहाहाहा ये एक की आता मी काय म्हणतोय माहितेय ते तयार करून मिळतेय माहितेय गॅझेट त्या पद्धतीने गॅजेट तयार करून घेतल्यासारखं,
मुल आहेत होय, बरोबर बोलला खरंच आहे. आणि एक शब्द पडू देत नाहीत बघायचं कधी पण पुढचं बोलून मोकळे होतात. जणू की घरचे, बाहेर असं म्हणायला पाहिजे की घरच्यांनीच शिकवलेय काय असं.
हा नाहीतर-
हम्म
बोलत्यातच लोक आमच्या इथे सगळीजण म्हणत्यात. तुला मम्मीन तुमच्या शिकवल्याकणी म्हणून म्हणत्यात अहो, हम्म आणि मी आम्ही तर काही सांगितल्यालोच नसतोय. नाहीतर,
पोरं हे बाहेर जाऊनच शिकतात आणि म्हणजे जे त्यांच्या समोर जे होईल ना तेच करतात.
खरं सांगायच म्हणजे मोबाईल आपण देतो काय नाही. ते मोबाईल मधून लई खूप शिकत्यात आहो. अ ते चक्कर मारून ते आनाया आनाया, हा ते आणायच रील्स नाही काय चक्कर मारतात. तसच करत्या बघा सेम, आहेय बघा इथं. सेम तस करत्या. सगळीजण हसत्यात अहो आणि ते भाकरी करून मग त्यात माहिताय काय आणि पप्पा कोण किया आहे म्हण म्हणत नाहीत काय ओ.
हा हा हा हा हा
तुम आपके बेटीने किया है अस रीलस नाही काय ते हम्म ते, हा ते भाकरी केल्या. हा हा ते भाकरी केल्या मला शेक म्हटल्या आणि हि झोपायला गेल्या आणि मला उठ- उघडुन येउन म्हणत्या. आमच्या पप्पांना दे, आणि पप्पांनी विचारलं कोण केलंय कोण केलंय म्हटलं की, आपच्या मूळ आं, आपके बेटीने किया है कि हा. आणि अच्छा किया है ना असं मला म्हणत्या. असं सांगाय लागल्या. मी दि दिली ती भाकरी, आणि तिन ती भाकरी खाल्ली पण. आणि कसं केल्या असं विचारतान छान केल्या म्हण.
मग पोरगीन केल्या म्हटल्यावर खातात गप्प वडील आई वडील ग, आईच जरा काय होऊन चालत नाही, खर लेकीच करापलल जरी असते तरी खात. वैशिष्ट्य आहे ते होय, एवढा जीव असतोयच लेकीचा बाबावर.
बघून मीला माझी लहानपणीची गोष्ट आठवली अहो, होय की. मी तर माझ्या मुलगी म्हण सांगायचं म्हणजे माझं लहानपणच बघतो बघा, खर मी इतकी जिद्दी नव्हते बा. हा
अहो आत्ता पूर्वीसारखेच नाही हो, आत्ताचे दिवस वेगळेत. आता आपण तसलं नसलं तरी, मुलं आहेत अडवान्सची आहेत सांगितलं नव्ह. पोर अँडव्हान्स आहेत आपली. आपल्यापेक्षा वर चढ असताती, हा बोला ना टायमिंग झाला टाय टायमिंग झाला, होय होय होय कट करू?
चालेल हा कट करा.
हां.